हॅलो आवाज येतोय.
हो येतोय काय करताय आराम.
काय मी जस्ट आरामच.
अच्छा हम. ठीक आहे तर आपण आज मस्त निसर्गावर बोलू. आता वातावरण खुप छान आहे.
हो हो पाऊस पण येतोय रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे.
हम्म हम्म.
हम्म.
आवडतो का तुम्हाला पाऊस.
आवडतो ना पण थोडा जास्त प्रमाणात नाही आवडत. थोड्या प्रमाणात आवडतो कारण जास्त पण.
पाऊस नाही आवडत कारण की पावसामध्ये ना काय आहे ना ते चीखल ते. पाणी ते ओलं ओलं सकाळी तर उठायची पण इच्छा नाही होत.
येऊन निघून जातो तो पाऊस तर रिम झिम रिम झिम दिवसभर चालू असतो ना. आता आज पण इंदोरला तेच झालं सकाळपासून झिम झिम झिम झिम त्यांना येऊन जात पण नाही. थांबत पण नाई असा पाऊस चालू आये.
बाप रे इकडे आमच्याकडे तर खूप जोरात पाऊस चालू आहे.
हा नाशिक मध्ये झाला ना खूप जोरदार पाऊस झाला इकडे नाही झाला तसा. वादळी पाऊस झाला ना तिकडे आधी आठ दहा दिवसा आधी पण.
तो तर झाला आज पण पाऊस चालू आहे खूप जोरात दिंडोळीला पण चालू आहे हो मग.
चालू आहे ना इथं रिमझिम रिमझिम आहे असं.
पण तेव्हा ना छान होतं वातावरण म्हणजे मला कसं वातावरण. वातावरण आवडत माहिती का पाऊस पडायच्या आधी जे वातावरण होतं ना असं. थंडगार मस्त हवा वगैरे.
चालतंय.
छान आणि कसं नाही का ट्रेकिंगला वगैरे जायला मजा येते पावसाळ्यामध्ये.
मजा पण येते आणि असं वातावरण झालं का लगेच काहीतरी टेस्टी काहीतरी खायचं मन करतं. चविष्ट असं काहीतरी कांदाभजी मना.
पण पाऊसात फिरायला खायला मात्र.
हा. ते वातावरण फिरण्यासाठी छान असतं मजा येते तेव्हाच फिरायला.
हम्म.
आणि हे पर्यावरण च जे आहे त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे आप पण त्याची काळजी पण घेतली पाहिजे झाड. फुलं हे जे आहे याच्यामुळेच आपण श्वास घेऊ शकतो.
आणि पावसाची ना गरज पण आहे. पण कारण की ना. शेती त्याच्यावर चालते आ माणसाचं जीवन त्याच्यावर चालतं. धरणं खाली झाली म्हणजे पाऊस पडायला परत प्रॉब्लेम होतो.
पाण्याशिवाय आपलं जीवनच नाही ना पाणी म्हणजे जीवन.
हम्म.
सो आहे कारण पाणी जर नसतील पाऊसच. जर नाही पडणार तर शेती कशी होणार पाणी तर. चालतं आपण पाणी पिऊू कसं आधीच तर पाणीच आधीपासून आध्या. आधीपेक्षा आता पाण्याचं जी हे ती कमी होत चालली पाण्याचा पुरवठा. जो आहे आता बघितलं जातं उन्हाळ्यात किती. किती फजिती होते बोअरिंग हा बोअरिंग सुकून जाते. हो हा कधी कधी आठ दिवस येऊन जातात. पाण्यासाठी खूप म्हणजे खूप त्रास होतो लोकांना त्याच्यामुळे ना आणि पर्यावरणाचं जर आपण लक्ष ठेवलं ना तर पाऊस त्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळेल झाड ज की आपण जास्तीत जास्त लावलेल तसा पाऊस पण मिळेल आपल्याला.
आम्ही तर छान आहे ना मागच्या वर्षी पण अंजनेरी पर्वत चढायला गेलेलो होतो. दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे कुठे ना कुठे मैत्रिणी जात राहतो.
हो आमच पण प्लॅनिंग चाललीय. आमचं पण चाललंय पी सीचा ग्रुप. आता श्रावण श्रावण लागणार आहे श्रावणामध्ये पाणी वातावरणात फिरायला जायचं हीच मजा असते या महिन्यात.
हा हेच तर आता मागच्या वेळेस आम्ही कधी फिरायला गेलेलो होतो माहितीये का? अकरा जुलैलाच गेलेलो होतो एक वर्ष झाल आता आम्हाला फिरायला जाऊन.
हम्म हम्म हम् छान वातावरण अस वळेला आपल्या नाशिकला पण आपलं ते अ खूप काही आहे नाशिकला पण फिरण्यासारखं पावसाळ्यात.
हम्म भरपूर अ खूप सारे धर्ण परत अजून अ ते वॉटरफॉल आहे ना धबधबे पैना हे पैना आम्ही पैण्याला गेलेलो आहे परत तर पाहुले डॅम आहे तिथं
बाहुली डॅम हा बाहुली डॅमला मोस्ट म्हणजे खूप सारे लोक तिकडे जातात ह्या पावसाळ्यामध्ये. कुठून कुठून लोक येतात तिथे.
बरोबर आहे भंडार दरा.
भंडार दरा हो
आणि कसा अशा वेळेला हरिश्चंद्रगड परत अजून ते डु रवाडी हे आहे ना भारी बर म्हणजे जायला त्रा बघ त्यांना असं वाटतं ना क नको प जायलाच नको ते डुगरवाडीला तर.
तुम्हाला मांडव मांडव ऐतिहास प्लेस आहे जिथ त विजिट देऊ शकता तिथे छान आहे म्हणजे ह्या पावसाळ्याच्या मध्ये मोस्टली लोक तिथे जातात. आणि माहेश्वर आहे माहेश माहेश्वर तुम्ही फोटोशूट पण बघितले असतील कुूठून कुठून लोक येतात कारण तिथलं वातावरण ते विव आहे ना ते ऐतिहासिक आहे खूप छान आहे म्हणजे अशा वा मध्ये फिरण्यासारखं आहे.
हम्म आमचं चाललंय मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर
हा ओंकारेश्वर उज्जैन खूप छान हो तीथ श्रावणामध्ये तर खूप खूप सारे लोक आणि मान्यता पण आहे आणि छान पण आहे फिरण्यासारखं बिलकुल.
हम्म आमचं नेक्स्ट वीक मध्ये चालू आहे. कि जायचं असं. हम्म कारण की सांगितल ना म्हणजे सगळ्या लेडीज वगैरे आहेत. बायकाच आहे त्या अ तर त्या सगळ्यांच चाल सारीका तू पण आमच्या सोबत चल म्हटलं मला वेळ भेटला आता येईल नाही तर पॉसिबल नाही तीन दिवस जायचंय ना.
बरोबर आहे वेळ पण असत पैसे जॉब करतो तर ना नाही. जमत कधी जमतं कधी जमत.
हे पावसाने ना असं. दुसऱ्यांबरोबर फिरायला जायचंय ना मग मला नि पटत कारण की काय होतं नाही का. गाडी करून जायचं आणि मग हे गाडीवाले थांब नाही थांबता पटापट जायच पटापट यायचं. नाही आणो स्वतःची गाडी घेन गेलं म्हणे कसं. आरामात टेन्शन नाही कोणाची किटकिट नाही कोणाची खिरखिर नाही स्वतःच्या मनाप्रमाणे जायच.
बरोबर बरोबर आहे स. सगळ्यांच मनासारखं झालं पाहिजे मग सगळ्यांना विचार लागत असं करू. का तसं करू का सगळ्यांबरोबर गेलं का.
मग सगळ्यांना विचारावं लागतं असं आहे सगळ्यांच्या मनासारखं करावं लागत नाही तर आपलं काय म्हणाि क म्हण कसं होणार असं ग्रुप मध्ये गेल्यावरच असतं.
ते तर नाही आता मैत्रिणी मैत्रिणी आम्ही जातो ना तर आमचे ना वाईफ इतक. इत भारी मॅच होता ना कि आम्ही एक जण म्हटलं नाही आपण आ कररोबर का. अरे हो मग नक्की वायनॉट असंच. करायचं असंच होणार अस सगळे एकमेकीच प्रत्येक
पाहिजे विचार जर नाही मि मिळाले ना तर मग मजाच नाहीच कयला. एक काय म्हणते ना एक काय म्हणते मग मजा थोडी येते. राग ये पण बरोबर नाही पाहिजे का याला असला रागला
आमच्या तिकडे नाही का आम्ही अंजनेरीला जेव्हा गेलो ना पावसाळ्यामध्ये. तिथं नाही का? माझ्या मैत्रिणीला सांगितलं होत की बाईथं बॅग काढू नको बर का तू. इथ बॅग काढूच नको कारण कि भिमाकड तुला सोडणार नाही. आणि जेव्हा तिने बॅक मधून बॉटल काढाला. गेली आणि माकडानी बॅगच घेतली बाईनी बॅगच फेकून दिली.
वा!
बाबरे म्हंटलं ये आगास का करतेय मला चिप्स वगैरे घेत. घले एवढं खायलं वगैरे घेतलं त्याच्यामध्ये ठेवलेलं. मॅडम मी बॅगच बीकून दिली. आणि मग जेव्हा कणी तिथून ते घेतलं मग त्याला हुसकलं. आणि मग तू पॅक घेतली आम्ही रिटर्न. तर ती ना पुढला पण ठेवलं मग.
तू घेतली ना तिथे सोडतच नाही.
सोडत नाही बाई किती डेंजर आणि त्यांना कसं तिथं अंजनेरी पर्वत.
खूप सारे राहतय खूप सारे राहतय मोठे मोठे राहतात बिलकुल. छोट्यासपासून मोट्यापर्यंत.
पहिल्यांदा जेव्हा मी आम्ही पहिला मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा सगळ्या फॅमिलीत हो माझी म्हणजे नाही का आमची बहीण भाऊ आम्ही एवढेच गेलेलो होतो सगळे. फिरायला वरती आणि दघ दोघी बहिणी नव्हत्या फक्त बाकी सग. सगळ्या जणी आम्ही गेलेलो होतो सगळेजण पाच भाऊ. मी आणि राधिका माझी बहिणी आम्ही तेव्हा. गेल होतो आणि ती तिला फार कंटाळा आहे चालायच. वगैरे त सगळेच शेवटी राहायची एकदम हळू हळू हळू. म् एकदम पुढे पुढे पुढे.
पुोडा पोडा हा.
हम्म आणि मग इतके फोटोज वगैरे काढलेले होते. आणि काय झालं एवढा सुंदर मेमरीज होता आणि प्रॉब्लेम असा झाला का माझा मोबाईलच हरवून गेला
अरे बाप रे!
तोच मोबाईल मी जॉबला होती तर तो मोबाईलला हरव..
हम् हम हम्
नाहीतर आजही त्या मेमरीज होतय माझ्याकडे.
होत असं, होत असं खूप वेळेस की आपण, असं कधी गेलं नाही असं मेन आपलं म्हणजे हरवतच हरवतं खूप वेळेस माझ्या बरोबर असं झालंय.
हम्म नाही माझ मी आता जॉबला लागल्यानंतर माझा फोन हरवला होता. अपडाऊन करायचे बसमध्ये आणि ते कसा गेला आणि काय गेला काही कळलंच नाही.
हम्म हम् हम्
अचछा
हो हो का
ह्. तिकडे पाऊस वगैरे आहे का? मग
असंच झिम झिम झिमझम भूर बूर येतो ना पाऊस असा थोडासा येतोय बस चिक्कल करून गेलं आहे. बाकी काही नाही आता शाळेत प वेळेस आला. आणि परत थांबला.
पालक घ्यायला आले तेव्हा पाऊस आला पाच दहा मिनिटासाठी फजिती केली निघून गेला.
हा तो बरोबर वेळ बघून येतो.
वेळ बघून जायच्या वेळेस आणि शाळेत जायच्या वेळेस येतो. आणि यायच्या टायमाला पण आला असा पाऊस.
बरोबर आणि इकडे कस आहे माहिती आहे का गावाकडे. कि, अं कौलांची घर पत्र्यांची, घरं राहताना हे लोक ते पाणी न स्टोरेज करून ठेवता सा ठवून ठेवता. म्हणजे कपडे वॉश करायला वगैरे अस तस काय नाही आपण अस म्हण तो पण ए ना बंगल्यांवर पण बंगले जरी बांधलेले राहिले ना तरी पण ते लोक ते पाईप वगैरे काढलेला राहतो ना तर ते पाणी साचवून ठेवतात.
बरोबर ना आम्ही लहान होतो तेव्हा, पण आम्ही पाईप लावलेला रायायच ना त्याच्यातून पाणी टिपडी चे टिपडे पाणी भरायचो. घोटी ह्या गावात घोटी गावामध्ये पाण्या आधीपासून इतका त्रास पाणीचा आत्ता पण नाही ना आधी पण होता झीऱ्यावरून पाणी भरलंय आम्ही काही नाही तर जिरा- कि बारीकधार त्याच्यावरून पाणी भरलंय. चार पहाटे चार वाजेपासून नंबर लागायचा.
हो नाही आमच्याकडे पण नदी, मारव आहे ना गावाकडे दिंडोरीला तिथं
घोटी ला सगळ्यात जास्त पाऊस होतो. सगळ्यात जास्त पाऊस झाल्यानंतर पण सगळ्यात कमी पाण्याची घोटीलाच घोटीना अस एकलाच त्रास होतो पाण्याचा
हो ठीक आहे. चला ताई आपला वेळ पण झालाय छान वाटलं बोलून,
ठीक आहे हा